हा आवाज येतोय का?
हो येतो.
चाललंय बरलं का चहा पाणी वगैरे?
आवरलं सगळं.
हा
तेच आमटि फोडणीला टाकत होते म्हणलं तेवढं टाकून घेऊया. मग बोलूया.
बर बर हम्म हम्.
हा हातातलं काम कशाला ठेवायचं.
हा हा अगं आमच्या घरात तर इतका कचरा झालाय ना. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वगैरे मग आता ते मी म्हणलं? पर्यावरणामध्ये प्रदूषण जे होते ना त्याच्याबद्दल जर आपण काहीतरी
हा त्यामुळे तुला सुचलं हा.
हम्म कचरा काय करायचा? आपल्याला रोज म्हणजे तो विषय समोर आहे आपल्याला विषय रोज समोर आहे पण आपण ते बघून सुद्धा बघत नाही आणि ते मग पर्यावरणामध्ये प्रदूषणाच प्रमाण वाढाय लागते लहानपणी आपण आपल्याला आजी सांगायची की बाहेर जा खेळायला ताजी हवा खा आता तेच आजी म्हणते बाहेर जाताना मास्क लावून जा प्रदूषण खूप आहे. विचार करा म्हणजे आपण कुठून कुठे आलोय गाड्यांचा जरा जरी कुठ बाहेर जायचं म्हटलं तर चालत जात नाही गाडीच वापरतो. टू व्हीलर दोन चाकी किंवा चारचाकी गाडी इथल्या ते घेऊन जातो ना हम्म चालायला पाहिजे मग ते हवेमध्ये प्रदूषण होतं त्याच्यामु आता नेमकं प्रदूषण म्हणजे काय तर काय सांगता येईल तू सांगशील का जरा काही?
तेच की ओला कचरा सुखा कचरा वेगळा वेगळा केला. आणि आपण त्या त्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी गाडी येते ना आपल्याकडे वेगळ वेगळा टाकला तर त्याच्यातून बरच म्हणजे सगळ्यांचाच फायदा होतोय त्यांना पण ते म्हणजे सोयी होतय ना की विभाजन करायला काही कचरा जाळायचं असेल तर तो जाळायला हं हं त्याच निचरा व्हायला पाहिजे त्याचा.
प्रदूषण कशामुळे वाढते माहिती का आपण आपल्या भोवती काय करतो? तो पाण्यात जमिनीत फरशीवर इकड तिकड सगळी घाण मिसळतोय. त्यामध्ये प्रदूषण वाढायला लागले. निसर्गाचा बॅलन्स आपणच बिघडून टाकलाय सगळं आणि त्याची किंमत त आपल्यालाच मोजावे लागत्या
तेच की तो कचऱ्याचा निचरा व्हायला पाहिजे पूर्ण
हम्म पहिल्यांदा हा प्रदूषणाचे क नई भरपूर असे प्रकार आहेत म्हणजे म आपण विचार कधी केलाच नाही की असं प्रदूषण सुद्धा अस सू शकतं पहिला हवा प्रदूषण दुस रं पाणी प्रदुषण परत जमीन प्रदुषण ध्वनि प्र प्रदूषण आहे की नाही आता हवा प्रदूषण मध्ये काय येतं होत सांग सकाळी आपण उठल की खिडक्या उघडल्या की फ्रेश ताजी ताजी हवा मिळते आपल्याला झाड डांची पण आता शहरी याच्यामध्ये काय झालंय सगळीकडे गाड्या चालू असत्यात. त्यामुळे ते पेट्रोलचा धूर हम् आणि दारं खिडक्या उघडले तर काय येते घरामध्ये धूळ कचरा आणि धूर येतोय त्या गाड्यांच्या हम्म
ते नगरपालिकेच्या तर आमच्याकडे येतात ना हा फवारायला हा फ जंतुनाशक फर फवारतात महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी येतात असते
हा म्हणजे ते डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काय
असं सगळीकडे म्हणजे नियमाप्रमाणे ठेवायला पाहिजे ना सगळ्यांनी. शक चिफ वारिंग करणार.
हम्म आता साध्या आपण जर गाड्या बघितल्या तर एका घरात किती गाड्या दोन दोन चार चार गाड्या आहेत दोन चाकी दोन आहेत ती चार चाकी आहेत गा. पाड्या असं सगळ गाड्या आहेत नंतर कारखान्यांचा धूर येतोय चिमण्यांचा धूर येतोय.
सगळ्यांची धावपळायची हम्म.
दिवाळीत परत ते फटाके जाळचा त्याचा धोर असतोय. शेतात नंतर कापणी केल्यावर ते काड्या जातात किंवा असं काहीत ते असते ना वैरण जे ज सगळं हे लागयसाठी मश जमीन हा सुपीक बनण्यासाठी फड पेटवतात असं आहे ना. काही मुलं सिगरेट सुद्धा ओढतात त्याच पण प्रदूषण किती होतं. शेजारी जरीच्या कोणी बसलं तर मुलांना दमा खोकला मोठ्यांना हर्दयाचे प्रॉब्लेम होते. सगळीकड जर आता शहरांमध्ये बघितलं.
हो आता बर्याच ठिकाणी सगळे सूचना दिलेल्या असतात कि ते थुकू नका. तरी पण काही लोक तंबाखू खातात गुटखा खातात. आणि कुठे पण थुकतात मग ते प्रदूषणच होते ना. लहान मुलांना तर किती हानिकारक आहे ते
हो हो.
त्यांच्या लक्षात येत नाही काही
हा परत पुढचं प्रदूषण जर सांगायचं तर पाण्याचं प्रदूषण आहे बघ. आधी आपण कि नदीचं पाणी प्यायच बघ किती छान गोड असत. आ आप साधारण पंचगंगा नदी म्हणा किंवा इथली कुठली गोदावरी नदी गंगा, नर्मदा असं कुठलं जरी नद्या बघितल्या तर आता स इकडं काय असतं नदीकाठी घाण असते सगळे लोक काय करतात देवाचा फुलोरा फुल काय देव आपले भंग झालेले असतात. ते सगळं नदीमध्ये विसर्जन करायला आणतात. आणि सगळी घाण नदीमध्ये टाकली जाते. आहे की नाही त्यामुळे नदीचं पाणी सगळं घाण होते. त्याच्यामध्ये प्लास्टिक असते कपडे असते पूजेच स साहित्य आणि कारखान्याचं रसायनयुक्त पाणी पण असतं ते. त्या आता सोडतात मधत ना मग काय होते पाण्याचं पाणी दूषित होऊन जात त्याच्यामुळे मासे पण मर आता पाण्यात असल्यामुळ
हं ते तर फुलं वगैरे ह फुलं वगैरे नदीत टाकणं एखाद्या एखा वेळी बरोबर आहे पण ते घाण हार करत्या ना त्याला काही काही वस्तू वापरतात ना दोरा कागद ते चमकीच कागद मग ते सगळंच नदीत जात ना. ते जायला नाही पाहिजे ग. असं मग फुलं एखाद्या वेळेस ठीक आहे.
ह पाण्याचं प्रदूषण झाले की मग जमिनीचं प्रदूषण आपण कचरा बघतोय प्लास्टिकच्या पिशव्या होत्या चिप्सची पाकिट पाण्याच्या बाटल्या थर्माकोल च्या प्लेट का हा सगळा कुठे जातोय कचरा सगळा इकडे तिकडे पसरलेला असतेय.
हम्म.
सगळं जमिनीवर पसरलेलं असते आणि काही काही वेळेला काय होतं जनावरं गाई वगैरे असं कचऱ्यातलं खातात तर ते नैवेद्य वगैरे कधीतरी प्लास्टिकच्या पिशवी कोण कोण आण सोडलेला असते बघ त्या प्लास्टिकच्याया पिशव्या सगट गाई खात्यांत.
हा.
कितीतरी म्हणजे प्लास्टिक मुळे जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
हा.
हम्म आणि आणि प्लास्टिक जे आहे की नाही ते किती जरी काय केलं तरी त्याच नायनाटचं होत नाही म्हणजे ते कुठ हा कुठल्या ना कुठल्या प्रकारात ते राहतोयच शिल्लक गाय खाती मरते किंवा गटारी मध्ये जाते तर ते पण गटारी तुंबून बसतात. पावसाला कि ते ग तरी जाम होता तुंबून बसतात प्लास्टिक टाकल्या मुळ
आणि ते प्लास्टिक मधून परत ते कसला वायू बाहेर येतो म्हणे
हो मध्ये मध्ये सरकारने ते प्लास्टिक बंदी केली होती पण ते काय थोडेच दिवस चालल आणि
परत लोक वापरायला लागली. ह ते तेवढ्या पुुरतंच मर्यादित ठेवतात लोक आणि परत आणि आपलं चालू करतात ते वापरायला.
हम्म.
करायला पाहिजे.
हो आणि ध्वनी प्रदूषण होते ते लोक सारख्या आता गाड्यांचे हॉर्न किती जोर जोरात वाजवतात. त्या नंतर डी जे लावतात हम्म लग्नांमध्ये हो लावते डी जे वगैरे
ते आता बरोबर डीजेचा पण नियम केलेला ते दहाच्या नंतर वाजवायच नाही वगैर तरी पण काही काही लोक कस वाजवतात.
म्हणजे जे डीझे लावतात क नाही त्यांना लक्षात येत नाही शेजारी दारी म्हातारी माणसं असतात लहान मुलं असतात त्यांना. त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. हम् कानाला बहिरेपणा येतोय, बी बीपी वाढतोय किंवा परीक्षा जरी असली, तरी म ते अभ्यासात मुलांच लक्ष लागत नाइ त्या आवाजामुळं
हम्म,
हे सगळं प्रदूषण मग कशामुळ होते. हे आपल्यामुळे होते मग आपण सुरुवाती स्वतःपासूनच करा त्याला पाहिजे ना,
हां,
हम्म आपल्याला वाटते की मी एकट्याने केल्यावर काय होणार ये पण, आपली जबाबदारी आपण झटकतो पण आपण जर सुरुवात केली. तर सगळे एक एक करून मग ते, करू लाग आपलं बघून हेनी केले तर, आपण पण करूया
जेव्हा आपण सांगायचं असते. तेव्हा अगोदर आपण, ति करायला पाहिजे ना, बरोबरच आहे.
हम्,
तरच मग आपलं बघून दुसरे, करतात किंवा मग आपलं ऐकतात
हो, आणि मग हे प्रदूषण झाल्यामुळे काय होतंय माहिती का पूर्ण, ह्याच चक्र बदलेलं ये, निसर्गाच कधी पण पाऊस पडतोय ऊन पडत थंडी वाजती म्हणजे त्या त्या ऋतूमध्ये आता ते, ते होतच नाही ये गोष्टी,
हम्म ऋतू पण त्यामुळे बदलायला लागलेत.
परत आजारी पडतात ह्या सगळ्या, प्रदूषणामुळे हॉस्पिटल पूर्ण भरलेली हायत. अ शुगर आणि बीपी या गो कॉमन झालेले आहेत. असं नाही की कुणाला तरी झाले सगळ्यांना ते झालं असं,
हम्म बर,
त्यामुळं लक्षात येते ना,
ते ते फुफ्फुसाचे जास्त आजार होतात प्रदूषणामुळे नाकातून सगळं प्रदूषण जातं.
हम्म आणि,
ते कोरोनापासून तर फारच, म्हणजे परिस्थिती बिघडाय लागली.
होय होय, आणि पाण्याचं प्रदूषण झाल्यामुळे, मग ते सगळे माणसांना पण पाणी विषारी पोहोचते. घान मग ते पाणी पिऊन, काही जणांचे मृत्यू सुद्धा झालेत. पाण्यातन विषारी वायू गेल्यामुळं हम्म. हा मग आपण आपली, प्रदूषण मुक्त करायचं असेल तर आपण स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे. कचरा व्यवस्थित ठेवला पाहिजे, रस्त्यावर नाही टाकला पाहिजे. ओला कचरा, वाळा कचरा वेगळा करायला पाहिजे. बरोबर आणि प्लास्टि ऐवजी आपण काय करू शकतो.
कागदी.
कापडी पिशव्या वापरू शकतो. बरोबर बरोबर हा आणि आता थोडस कुठं चालत जायचं, चा असेल, तर दोन चाकी न जाता चालत गेलं पाहिजे. म्हणजे आपला तेवढा व्यायाम पण होते ना,
हो हो,
आणि जास्तीत जास्त वृक्षारोपण झालं, पाहिजे झाडं लावली गेली पाहिजेत आपल्याकडनं त्यामुळे मग ऑक्सिजनचं प्रमाण वाढ तेना हम्म, नदीत कचरा टाक कायच नाइ परत अं भांडी घास काही काहीना सवय असते नळ चालूच ठेवत्यात, आणि भांडी घासत्यात. ब्रश करताना, ब्रश करायचा नळ चालूच ठेवायचा. पाण्याचा हा व्यवस्थित करायला पाहिजे सगळ्या गोष्टी
हम्
संध्याकाळची जेवणाची तयारी करायचीय
हो मला पण
हो, ना चालते मग, ठीक आहे. बाकी करते परत. मग ओके, बाय हां!